हॅलो.
कशी आहेस तू काय नाही जरा आप त्याला फिरायला जायचं होतं.
कुणीकडे?
असं एक पर्यटन स्थळ आहे. तिथे असं बघण्यासाठी ते जायचं होत आता पावसाळ वातवरण आहे ना धबधबा वगैरे अस आत्ता आपण बघायला जाऊया. वन डे वन डे ट्रिप आहे आपल्या कॉलेज फ्रेंडमधले सगळे फ्रेंड आहे मग असं प्लॅ असं चाललंय की आप मण सगळेजणस मिळून कुठेतरी जाऊया फिरायला.
चालेल चालेल जाऊया की कि हो येणारकी कधी जायचे?
तर परवा चाललाय. अजून पण बा कीची मित्रिणी आहे त्यांना पण फोन केलाय त्या पण हो म्ह मग आपण किती जण होते काय होते ते सगळेजण मोजू. आणि मग आपापले पैसे मग काढून मग जाऊया. चालेल मग ये मी तुला फोन करते परवा तर नक्कीच आहे मग आपण जाऊया ठीक
ओके ह हो ठीक
काय पण डोक्या तेच